काय चाललंय
मजेत तुम्ही कशा आहात
मस्त झालं का काम
हो आता सध्या कसं लहान मुलांची शाळा चालू झाली ना आणि त्याच्यात पण एवढं कन्फ्युजन होऊन जातं की मराठी शाळेत ठेवायचं की इंग्लिश मि डीयम ला घालायचं
ह बरोबर आता बघा ना मग तेच ना आता पई ह्या आधी तर मराठी शाळे सगळी लोकं टाकायची आणि आ आता असं झालंय की इंग्लिश शाळेत सगळे टाकतात आणि पैसे पण किती घेतात ना मराठी शाळेत बघाना सगळ्या गोष्टी फुकट आहेत
आता तर माझी मुलगी फक्त तीन हम् चांगलं झालंय पण असं वाटत तीन चार वर्ष मुलांना पण साधं नर्सरी वगैरे टाकायचं तर एवढे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रु फीज सांगता मग त्याच्यापेक्षा असं वाटत की आपली अंगणवाडीच चांगली
हो म्हणजे
कारण की तिथे पण ते ते हे आहे आणि आपण आपल्याला ही माहिती की लहान मुलाला काही शाळेत टाकल्या टाकल्या काही लगेच ते पूर्ण परफेक्ट थोडी शिकणारे
आधी जे जो पाया असतो बेसिक तोच शिकवणार ना तिथे पण एबीसीडी शिकवणार आणि प्रायव्हेट स्कूलला पण तेच शिकवणार
आणि तिथे कसं आहे आता प्रायव्हेट स्कूलला म्हणजे ज्या असतात त्या आपल्याला पैसे पैसे भर सगळ्या गोष्टी करायला लागतात मराठी शाळेत बघा आताच आमच्या इथे म्हणजे शाळा आता पंधरा जून ला चालू झाली आमच्या गावात आहे ना शाळा आम्ही पण तिथेच शिकलो म्हणजे मुलांना म्हणजे मला वाटते काही मुलं असतात त्यांना मराठी शाळेतच जरी त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्लिश किंवा मिडीयम मध्ये टाकलं ना, तरी त्यांना असं कारण का ते बघतायेत ना, मराठी शाळेत कसं आता आमच्या इकडे बघा सायकल वगैरे देतात. सायकल, बॅग आणि बुक वगैरे म्हणजे पुस्तकं वगैरे पण तिंची देत तात. व वह्या, पेन म्हणजे सगल्या गोष्टी त्यांना करू देतायेत. मराठी शाला
आणि आता मराठी शाळांनापण कसं म्हणजे झेडपीच्या ज्या शाळा असतात. त्यांच्यामध्ये पण सेमी इंग्लिश वगैरे असं येतय आणि सीबीएसई बोर्डचपण येतंय. तर मग त्याच्यामुळे असं वाटतं की, तिथेपण त्या हे सगळ्या सोयी उपलब्ध होत आहेत. तर मग प्रायव्हेटमध्ये एवढे पैसे घालावायचे. आणि शिक्षणाचा एवढा खर्च हा प्रत्येकाला परवडणारा तर नाही आहे ना. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे.
त्या इथे म्हणजे आहेत, अशा स्कूल इंग्लिश मिडियमच्या काय काइंची आशी फी आहे, काय म्हणजे वर्ष एक एक लाख फी आहे, बारक्या मुलांचीपण मग ते वर्षाला आणि बाकिचा खर्च वेगळाच आता त्यांना सगळ्या गोष्टी घ्यायलाच लागतात. कपडे घ्या लागतात शाळेची तर त्यांचं बघा ना, पीटीचं म्हणजे ते पितीचं वेगळा असतो. अजून कोण ते वेगवेगळं प्रकारचे त्यांचे काय असतात ना कपडे ते, ते सगळं प्रकारचे कपडे घ्यायचे. शिकतच आपण. परत पुस्तक घ्यायची, वया, डब्बा
कपडेपण, त्याच्यावर नंतर बूट वगैरे पण वेगळे घ्यायचे. आणि मुली असल्या, तर त्यांचं बेल्टपण डोक्याच्या केसांचे बेल्ट वेगळे घ्यायचे. सगळंच वाढतय.
किती खर्च आहे बघा ना. म्हणजे सगळ्यांना म्हणजे समजायला पाहिजे, आपल्या आणि मराठी शाळेत कोण टाकत नाही. मराठी शाळा बघा ना, काही काही ठिकाणच्या बंद झाल्यात. तेपण तोच. उलट इकडे आपल्याला जास्त लक्ष देतात बघा ना, आता स्पोर्ट्स वगैरे म्हणजे बाहेर पण खेळायला जातो आपण, मराठी शाळेतून. तसं तसं इंग्लिश मिडियमच्या शाळेतून म्हणजे बाहेरून खेलायला वगैरे नाही नेत, तसे इथून नेतात.
जरी न्यायचे असले, तर त्याचेपण वेगळे चार्जेस भरावे लागतं त्यांना.
तर हितून नाय आपणच म्हणजे मॅडमपण शाळेतूनच खर्च असतो सगळा. आपल्याला म्हणजे जास्त खर्चच नाही कुठला. फक्त जाऊन कवा शाळेत बसायचं, अभ्यास करायचं.
आजकाल शिक्षणापेक्षा आमच्यांचा खर्चच वाढून झाला कधी कधी तर असं वाटतं, नोकरी लागून ते पैसे तर कोणत्या काळामध्ये म्हणजे किती वय होऊन जाईल.
ते तर, हा. आता आम्हीपण होतो ना, आम्ही भरपूर मज्जा करायचो शाळेत. ह आमचं कसं होतं, असं वाटायचं म्हणजे आम्ही जायचो शाळेत आणि काही लोक हायत ना बाहेरच्या शाळेत जायची. रोहत
हं हं हं.
हॅलो हा तर आम्हाला असं वाटायचं की नाही ह्या शाळेत काय आहे माझ्या नाही मस्त सगळी बाहेर जातय आपण पण बाहेर जाऊया पण नंतर जेव्हा म्हणजे आता आठवी पर्यंत असते ना शाळा णजे आमच्या इथे तर आठवी पर्यंत होते सॉरी सातवी र्यंत आठवी ला आम्ही बाहेर तर म्हणजे असं वाटायचं की पाचवीतला सोड आणि बाहेर जाऊ पण नंतर जेव्हा आठवीला बाहेर गेलो ना तर असं वाटायला लागलं की नाही गावातले शाळा आहे ना ती कुठेच नाही. म्हणजे गावात मज्जा आहे गावातल्या शाळेला.
नाही आमच्यासोब पण असंच व्हायचं कि आमच्या सोबत जे आहेत आमचा सोबतचे शिकणारे, ते पण नंतरन मग बाहेरचे शाळ शाळांमध्ये कितीतरी जण गेलेलेत पण मग आम्हा पण तेव्हा असं वाटायचं की बघा त्यांचा ड्रेसचा कलर बघा किती छान त्यांना आय कार्ड वगैरे मिळ ओळखपत्र वगैरे आपल्याला तर ओळखपत्र पण नाही असं वाटायचं पण तेच मुलं परत दोन ते तीन वर्ष तू बाहेर शिकून परत आमच्याच वर्गामध्ये त्यांनी म्हणजे शाळेमध्ये ऍडमिशन घेतल तर मग ते बघून असं वाटायचं की बाहेर गेले मग परत कशी का आली
हा हा तेच नाे ना
पण तेव्हा त्यांचे वडील हा, त्यांचे आई वडील सांगायचे की तिथे खर्च जास्त ये. आम्हाला एवढा परवडणार आणि, आणि इकड पण बघितलं शिक्षण घेऊन आणि इकडचं पण बघितलं पण मुलांना आप घ त्या सग डपेंड आहे क हे मानसिकता कशी आहे किी कोणती हुशार आहे बुद्धांक कस आहे कोणती काय म्हणता कॅप करत किती शिकतय त्यावरच सगं वेंडे मग ती शाळा कोणती आहे त्याला महत्त्व नाही त्याच्यामुळेच जुन्या काळातले लोकं म्हणायचे वाटते की म्हणजे ज्याला शिकायच असत ना तो बरोबर शिकतो
ते जणाव आणि शिकायला पण पाहिजे सर्वांनी, काही लोक मनावरच घेत नाही
हम्म, नाही आजकाल कशा स्पर्धा लागली प्रत्येकामध्ये अ ह्या व्यक्तीची मुलं ह्या शाळेत जात तर आपली त्याच्यापेक्षा भारी शाळेत लं पाहिजे हे म्हणजे पालकांमध्ये हो पा त्यांमध्ये स्पर्धा लागली मुलांच काही नाही मुलं तर मुलांना काही माहित पण नसतं पण मग पालकांमध्ये स्पर्धा चालू झाली मा का नाही माझ हे त्या मध्ये स्वतःवरचा लोड वाढवून घेतय आणि स्वतःचे पण हाल होत आहे ना पन पन व्यक्तिक तरी किती पळणार ये, पैसे कमावण्यासाठी ते मशीन तर नाही आहे ना माणूसच आहे कधीतरी दमणारच आहे
हो ते सना
आणि आजकाल तर लहान लहान मुलांच्या शिक शिक्षणावर एवढा खर्च होतो. तेवढा खर्च तर, आपण मोठं झाल्यावर पण आपल्या शिक्षणावर नव्हता झालेला.
तेच ना आता सगळ्या म्हणजे क सगळ्या गोष्ट वाढल्या कपडे घ्यायला गेल तरी कपडे परत ते शिवायचे
हा आणि कसं ते कंपल्शन ते कसं सक्ती करतात, ते डायरेक्ट स करता की तुम्हाला हेच घ्यावा लागेल, तेच घ्यावा लागेल. असं नाही ना, म्हणजे असं प्रत्येकावर असा दबाव टाकता ते. टण असले तर तुम्ही येऊ शक त नाही. ती गोष्ट नसतील तर येऊ शकत नाही. साधी साधी कंपासपेटी सुद्धा मुलांच्या महाग झालेल्या आहेत आधी आपण घ्यायच तेव्हा तीस चाळीस रुपये जास्तीत जास्त पन्नास साठ- रुपयाला मिळून जायची. आता तेवढीच कंपासपेटी लहान मुला ची दीडशे दोनशेच्या पुढेच मिळते
महाग आहेत. आणि आता तर अस आहे की म्हणजे मुलं काही टिकवत पण नाही कुठलीच गोष्ट त्यांना टिकवत नाही टिकत नाही नाही लगेच काय ना काहीतरी तोडतोय, हाच तोडतोय, तोच तोडतोय
त्यांना महत्वच कळत नाही ना आपल्याला कस एक गोष्ट मागीत ली की आपल्याला लवकर मिळत नसायची
त्या माझ्या टाइमात तर ना, माझ्या टाइमाला एक रुपया एवढा मो ठा आम्हाला वाटायचं म्हणजे आठा आठाना रुपये ते पन्नास पैसे ते पण होते मी ज्यावेळेला म्हणजे मी जेव्हा हे होते तेव्हा म्हणजे आम्हाला एक रुपया दिला ना तरी आम्ही खुश व्हायचो आणि आत्ताची जी माझ्या शी होवून म्हणजे बारकी मुलं आहेत त्यांना दहा दहा वीस वीस रुपये शाळेत जायला. आम च्या टायमाला एक रुपयात आम्ही म्हणजे एकदम भारीच खुश व्हायचो ते पण आम्हा कधीतरी भेट
ते पण ते पण आपल्याला कधीतरी भेटायचे आणि त्याची एक वेगळीच आप्रूफ वाटायची एक रुपयामध्ये तरी आम्ही चार गोष्टी घ्यायचो पण चार आणे, चार आणे चार आणे पण चालायचे काही दिवस नंतर मग बंद झाले ते
हा. या आत्ताच्या मुलांना म्हणजे दहा रुपये दिले तरी कमीच पडतात
आताच मुलांना कसं म्हणजे आपण म्हणतो आपल्याला मिळालं नाही
हा.
हम्म नाही आत्ताच्या मुलांना तसं आलय, आपल्याला अस सुद्धा वाटत की आपल्याला अस त्यांचं ना तर मग ते हट्टीपणा जास्त करायला लागतात, त्यांना हे पाहिजे ते पाहिजे सगळंच पाहिजे असतं म कसं त्यांनी मागितली ती गोष्ट त्यांना लवकर दिली ना की असं होऊन जाते त्यांनाही थोडसं महत्त्व कळालं ना मग ते हट्टी पणा त्यांच थोडा कमी होतो, समंजसपणा येतो त्यांच्यामध्ये पण की नाही आप आपल्याकडे आपण हे नाही घेऊ शकत थोडं काही थांबा ऍडजस्ट करायला लागतात ते पण मग जे माग मागितलं मिळालं का मग त्यांना ती सवयच पडून जाते
सवयच पडते. काही पालक असेच आहेत ते मागितलं का दिलं मागितलं की दिलं म्ह ते कशी सवय लागून जाते आणि मग नंतर तेच हे करताहेत
हम्म नंतर मग एखाद्या दिवस आपल्याकडे नसल ना ते ऐकत नाही मग ते रडायला लागता हट्टीपणा करायला लागता. हो. लहान मुलांना सांभाळणं खूप अवघड आहे.
तेच ना एक नाही भरपूर नाय नाय म्हणजे मुलं पण घेतात हे समजून आपण जेव्हा म्हणजे आपण सगळ्या गोष्टी पुरवायला लागलो कि म त्यांना ती सवयच लागून जाते
हम्म त्यामध्ये काही त्यांची चुकीच असं नाही त्याच्यामध्ये आपली पण चुकी असते की आपल्याला काय द्यायचंय काय नाही असं थोडं तर आपल्याला पण कुठेतरी आळा घालावाच लागणार आहे
आणि मुलगा छोटा आहे बोलल्यावर थोड तरी हा तेच ना आणि आपलं थोडंफार तरी ऐकणारच आपण आधीपासूनच त्यांना म्हणजे ढा कात ठेवलं ना, मग ते नंतर थोडी ना आपलं ऐकणार आहे काही मुल अशी आहेत बघा ना आई मुलांना विचारल्याशिवाय म्हणजे काही कुठलीच गोष्ट करत नाही.
हो आणि काही अशा असतात की न सांगता सर्व काही करून बस
हो तेच ना.
ताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवादो.
हो मला पण छान वाटलं बोलून धन्यवाद.